सर कशा आहात तुम्ही?
बस ठीक आहे. तुम्ही कसे आहात?
मी बरा आहे. आता सध्या बसलो होतो मी असंच डोक्यात विचार आला की तुमच्याशी बोललावं, तुमच्याशी डिसकस करावं. कि आता अह जॉईंट फॅमिली आणि अह नूक्लिअर फॅमिली त्याच्यामध्ये आता अह म्हणजे बऱ्याचसे लोकांना आहे म्हणजे जे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतय त्यांचे काय फायदे आहेत? जे नूक्लिअर फॅमलीमध्ये राहतात त्यांना काय तोटे आहेत? आता कारण कसं आहे ना आता सध्या अह काम आपण आपल्या देशामध्ये जर बघतोय आपण
हो.
बरेच जागी आता ज्या अह फॅमिलीमध्ये दोन मुलं आहेत किंवा तीन मुलं आहेत त्या मो ठ झाल्यानंतर आपल्या आपल्या स्वतःचे बाहेर निघून आपल्या इंडिव्हिस्युअल नूक्लिअर फॅमिली तर आपण हे अह सेटअप करायला सुरू केली आहे. हे अह ह्याच्यामुळे काय होत की अह एकामेकांचें जे सपोर्ट जे असत ते कमी होऊन जात ह्यामुळे तर स हो सगळ्यांना असं वाटत की नाही म्हणजे आपण आपल्या छोट्या स्वतः साठी एक प्रायवसी किंवा आपलं पर्सनल टाइम भेटावं तर हे विचार करून आता सध्या तर मॅक्सिमम जे जास्तीत जास्त जे लोक आहेत, फॅमिली आहेत ते इंडिव्हिड्युअल राहिले तर ते त्यांनी सुरु केलय पण त्याच ही त्यांना एक अह नुकसान काय असतं की जर काय रात्री काय कुठं काय गरज पडली कि आपल्या सोबत ते सोबत येण्यास साठी कोण न सोबत नसत कोण
हो ते तर आहेच बघा ना आता. जॉईंट फॅमिली तर असली ना तर मग आपण केव्हाही काही अडचणीत असलो ना तर मग आपण कोणालाही बोलवू शकतो पण जी आपण जे सेपरेट फॅमिली मध्ये राहतो ना तर त्यात तसं नसतं. सगळ्या सम ज्या अडथळे असतात ना आपल्या त्यांना आपल्याला स्वतःला सामोरे जाव लागत.
बघा ना माझे माझा एक मित्र आहे. त्याची, ते दोन भाऊ आहेत आणि त्याची आई वडील. पहिले ज सोबत राहायचे तर अ एकच घरामध्ये एक फ्रीझ होत. एक वॉशिंग मशीन होत, एक टीव्ही होत. आणि सगळ सोबत राहा राहायचे आणि सगळयांचा खर्च जे आहे, लाईट बिल म्हणा किंवा राशीन म्हणा हे सगळ व्यवस्तिथीत पणे हे डिव्हएड पायजे पण लग्न झाल्यानंतर असा सगळ्यांना असा वाटलं की दोगांना जसा वाटल की प्रायवसी पायजे आपल्या मुलांसाठी आणि आपले मिस्सेससाठी वेगलीच प्रायवसी पायजे, सगळ्यांनी आता काय परत वेगळा वेगळा घर घेतला. वेगवेगळी घर घेतली की परत त्यांची ते अ ई एम ई वाढली, लोन वाढलं. जागे घ्या आणि त्याच्यानंतर इन्कममध्ये तोटा झाला किंवा हे पहिले पूर्ण हातामध्ये इन्कम यायची त्याचा बँकामध्ये द्यावं लागत घरा फक्त घर घेतलं आणि फॅमिली झाली असं नसते हम्म कर्ज राहिल आजुन परत त्यांना ते सगळं अ राहण्यासाठी सोफासेट म्हणा बेड म्हणा किंवा कबड म्हणा टी व्ही म्हणा फॅन म्हणा. हे सगळ इलेक्ट्रॉनिक गोष्ट राहण्यासाठी आपण कम्फर्टसाठी लक्झरीसाठी. जे लागलेली गोष्टी असतात ते सगळं परत एक्स्ट्रा घ्यावं ला आणि खर्च आपल्याला वेगळ वेगळं म्हणजे पूर्ण घराच बघावं लागेल.
हो बरोबर.
हो जस आपण जर जॉईंटॅ फँमेलीत राहायला आलो किंवा आपलं काय काम आलं, काम सगळे पण बाहेर तर आपलं घरात आपल्या बायकोपशी कोण आहे का नाय मुलांपशी कोण आहे का नाय हे काय करली भाजी? एक जन विचारयचेेत तो घरामध्ये पाणी आहे. आपल्या फॅमिलीला बघायला, आपली पूर्ण फॅमिली सोबत पण ज्या वेळेस आपण राहियला येतो. आणि आपलं काय कामासाठी जर आपण बाहेर आलत ना तर पूर्ण लक्ष घरात असत. की बाबा घरात कोन आहे का नाय मु मुलांन सोबत कोण आहे का नाय, समोरच्याची दार ओपन आहे का नाय. आ आसपास ज आसपासचे कोण लोक आहेत का नाय बघायला.
बरोबर.
हे सगळं खोटा सपोर्ट जे असत ते टिकून जात आणि खर्च हे दुपटीने तिपटिने वाढुन जातो.
हो ते तर आहेच, जॉइन्ट फॅमिलीच कसं असतं बघा ना जॉइन्ट फॅमिलीमध्ये आपण खर्चही आपला ब वाचवू शकतो. खर्चावर बी आपण नियंत्रण ठेवू शकतो. पण जी सेपरेट फॅमिली असतील ना त्यात खर्चाचे नियंत्रण नसतं कारण कि की बघा आता जॉईंट फॅमिलीमध्ये जर तुम्हीच बोलले का एक प फॅमिलीमध्ये जर दोन या तीन भाऊ असतील तर ते स्वतः वेगळे वेगळे राह तीला बरोबर, तर दोघा तिघांचे खर्च वाढेल, तुम्ही आताच बोलले घर घ्यावं लागेल मंग मुलांच्या शिक्षणाच सगळं असतं, तस असं नाही का, भाऊ चल आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असू तर शिक्षणाच्या कारण की, जॉईंट फॅमिलीमध्ये जो खर्च असतो ना, तो सगळ्या मध्ये सारखा वाटला जातो आणि जो सेपरेट फॅमिलीमध्ये जो खर्च असतो ना, तो सेपरेट, सेपरेटली प्रत्येकाला स्वतःला तेवढा खर्च करावा लागेल, म्हणून जॉईंट फॅमिली मधला जो खर्च असतो तो असं आपल्याला आढळून नाहीे येत का, आपल्या जास्त खर्च होतोय का कमी खर्च होतोय, पण जी सेपरेट फॅमिली मधला जो खर्च असतो ना, तो आपल्याला स्वतःला जेव्हा येतो ना, मग त्या एखदम खर्च आला नाही मग, आपल्याला हे होतं का, खूपच आपल्याला जास्त खर्च येतोय, म आपण नियंत्रण करायला पाहिजे पण ज नियंत्रण, नियंत्रण करण्या ची वेळ जेव्हा येते ना, आपण तेव्हा आपली सगळी फॅमिली हे विस्कटलेले असते, ते कारण नंतर तर फॅमिली एकत्र येणारच नाही. जेव्हा म्हणजे आपल्याला हे सगळं कळत ना, मग तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते.
वेळ निघून असते आणि ज्यावेळेस आपण एकटा राहायला येतो एकट्या राहयला आल्यानंतर इजी एकटा माणूस काम करून ते पूर्ण घर चालवणं, हे कठीण असत, त्यामुळे काय होतं बरेच बरेच जागी, बरेच जागी काय होतय की, हसबंड आणि वाईफ या दोघांला काम करावं लागतं. आणि जर दोघं काम करायला गेले कि, मग मुलांकडून लक्ष कोण देणार, मग मुलांना काय करावं लागतं तर बाहेर टेकर बघावं लागतं किंवा दुसर्याकडं बाहेर ठेवाव लागतं किंवा घरामध्ये एक एक्स्ट्रा माणूस अ बाई म्हणा किंवा केअरटेकर म्हणा, ते ठेवावं लागतं. पण जे केअर टेकर आहे, ते केअर टेकर कसं मुलांचं लक्ष देणार? त्यांची कशी काळजी घेणार? हे त्यां च मनामध्ये एक प्रश्न राहत नेहमी, तर चिंता जे आहे ते कमी होत नाही. तर जर, तेच जर ते जॉईंट फॅमिलीमध्ये राहता असले असता पण हजबेंड की आणि वाईफ जो जर काम आहे, दोघं जर बाहेर कामाला जात असतील तरी पाणी मग आजी आहे, आजोबा आहे, काका आसतात, काकू असतील कोण वगैरे, पाणी वगैरे राहि असतात. कि बाबा नाही आमचे मुलं घरी आहेत, घरी भरपूर जण आहेत लक्ष द्यायला. तर हे अ ह्याच्यामुळ काय होतं की नाहीतर, एकाला घरी थांबावं लागत, हसबेंड किंवा वाईफ दोघांमधी कुन्हा एकाला काम करावं लागतं, एकाला घरी बसावं लागतं, मुलांकडे लक्ष द्याव लागत. तर बाहेर आता जे काळ चालू आहे. जसं आपण न्यूज मधे बघतो आपण की, बाबा बाहेर कुठे काही सेफ नाहीये.
हो, ते तर आहेच.
हा हे काळजी घेण्यासाठी फॅमिली मधले म्हणजे, आई वडील दोघांमध्ये कुणाला कुणा एक घरामध्ये राहावं लागतं, आपल्या मुलांकड लक्ष द्यायला आणि जर त्यांनी लक्ष नाही दिलं, त्यांनी म्हणल काय नाही आमच दोघ कामाला जातो आणि आम्ही आम राहतील बाहेर कुठ तरी आम्ही डेकर बघू ते पोरांना जर शेजार पाजार पशी आम्ही त्याला ते काळजी घेतील. ते त्यांना असं एक्सपिरियन्स होतो नंतर कि नाही हे कुठं जर आम्ही बाहेर ठेवलं होतो, आमच्या मुलांना तिथं आमची मुलांची व्यवस्थितपणे काळजी घेतली गेलेली नाहीये. त्याला काही त्रास झाल, तर ते वेळ जे आहे ते आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. ते जे काय झालेलं असतं, त्याला परत अपलोड करता येत नाही. तर त्याच्या आईबाजी जर आपण सगळे, असं जर विचार केलं की, सगळे पूर्ण फॅमली सोबत राहिली की, एकामेकास साथ राहत आणि सगळ्यांना पुढं वाढता येतं.
बरोबर बरं.
आपण हा.
आता तुम्ही बोलले का बघा? आपल्या जे जॉईंट फॅमिली जर राहिली, तर मुलांकडे लक्ष ठेवण्याला आजी किंवा आजोबा असतात. पण जर जेव्हा सेपरेट राहतो ना, तर आपण जर ते बाहेरून केअर टेकर बी मागवलेले असतात ना, ते पण मुलां कडे व्यवस्थित लक्ष देत नाही. कारण की बघा तेही त्या तेही दुसऱ्या कोणाच काम करून आलेले असतेत, या दुसरे कोणाच बोलणे तरी ऐकून हाय कारण की, बघा आता सध्याची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे कारण कि थोड्या थोड्या गोष्टींवरून कोणीही, कोणालाही दोन शब्द तर बोलतीलच आणि जे केअर टेकर असतात, तर ते एका ठिकाणी तर, काम करत नाहीत. ते दोन या तीन घरांमध्ये तर नक्की काम, कारण की, बघा महागाई तेवढी वाढलेली आहे, ते कारण की मग त्यांना जर आपल्या पोट भरायचे असेल, तर त्यांचेही मुलांना जर, त्यांना चांगलं शिक्षण या मग परिस्थिती मधून सावरायचे असेल, तर ते बी दोन या तीन ठिकाणी केअर टेकरचं काम करतात. आणि सगळ्याच ठिकाणी जर, त्यांचे जे मुला जे हायेत, जेथे जिथे ते केअरटेकरच काम करतात, तिथल्या मुलांचे असतात. कोणाची मुलं तर थोडं बोलणंही व्यवस्थित नसतं, मग त्यांच्या संतापतो. जे मुलं शांत असतात ना, म त्या मुलांना सगळं सहन करावं लागतं. बरोबर आणि मग त्या त्या त्यामुळे ना, त्या मुलांचेही मग थोडं राहणीमान बद्दलत. आणि त्यांचे जे प्रेमळ वातावरण असतं ना, तेही बिघडतं मग. मग ते जेव्हा आई वडील येतात, तेव्हा ते थोडे चिडचिडपणा करतात. मग तेव्हा आई वडिलांना जाणवतं की, आपण मुलांना घरी एकटं सोडून गेल्याने मुलांमध्ये थोडा बदल होतोय.
हा आणि त्यांच्याकडे दुसर कुठलं पर्याय पण नसतं. आणि ते बाहेर असल्यामुळे ते त्यांचे मुलंबाळ जे असतात त्यांनाला चांगले वळनुक पणं लागत नाही. चांगले जे एक क हा. चांगले एक जे आपण म्हणतो ना की, जस आज चांगली वळणूक जी असती, चांगले अ
संस्कार.
आपण ॲटिगेट्स म्हणतो आपण.
हो.
रिस्पेक्ट कुणाची कशी करायची? कुणाशी कस बोलायचं? ते वळण व्यवस्थित लागत नाही.
हो अगदी बरोबर.
तेच आहे की, सध्या तेच चालू आहे सगळ्यात बरेच जागी की नाही म्हणजे सगळ्यांनी इंडिपेंडेंट राहायचं. आणि पण इंडिपेंडंट राहिल्यानी पोटा काय आहे ते सगळं झाल्यानंतर ते कळतं आणि झाल्यानंतर कळवून काय त्याचा अर्थ नाहीये.
ठीक आहे.
चालंन तुमच्याशी हे टॉपिक वरती बोलून मला खूप चांगलं वाटलं मला आणि बरच काही गोष्ट मला शिकायला भेटले तुमच्याकडनं.
हो मलाही बऱ्याच गोष्टी माहित पडल्या, जॉईंट फॅमिलीमध्ये खूप फायदे असतात आणि जी सेपरेट फॅमिली असतात त्यामध्ये फायदे आहेत, पण थोडं अवघड आहेत. ते आपाले चालल बोलूयात आपण, हो..
हो धन्यवाद वेळ तुम्हीं दिल्याबदल, दिल्याबद्दल. काळजी घ्या.
हो तुम्ही पण.